हॅलो, हॅलो नमस्कार ताई. काय म्हणता? काय चाल? हो मी मस्त मजेत.
पाऊस पाऊस चांगला आहे आमच्याकडे
आहे का अजून पण पाऊस?
हो
हो का थोडस आमच्याकडे पाठवून द्या आता उद्या.
हो चालेल ना पाऊस असला की का नाही. तिची ये जा चालू असते, नेटवर्क चांगलं नसतं
हो नाही अजिबात नाही. दोन दिवस तर पाऊस एवढा होता तेव्हा खूप पच हे होतं नाही नेट पूर्णपणे डाऊनच होतं.
तेच तर आता कसं प्रत्येकाला मोबाईलचं सवय आहेत. कंटिन्यू प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहिजे, लाईट नसली किंवा नेटवर्क नसलं. तर म्हणजे मोबाईलचा थोडा म्हणजे इशू होतो ना. आणि करमत नाही, आपल्याला आपल्याला बघा, म्हणजे अक्षरशः कोणतही काम असो आपल्याला मोबाईल अत्यंत गरजेचा आहे.
हो हो. गरजेचं
जेवताना सुद्धा तो मोबाईल हातातच असतो, जेवणात लक्ष कमी तर मोबाईल म
हो हो खूप जणांच असं असतं की अली मा अन त्या मोबाईल शिवाय लोकांना जमत पण नाही सकाळी उठ ठल्यापासून सुद्धा आपला टाइम बघण्यासाठी पहिला मोबाईल लागतो किती वाजलेत? त्यानंतर सुरुवात आपल्या कामांना.
तेच तर
हम्म
तुम्हाला काय वाटतं? मोबाईल किती महत्त्वाचा आहे किंवा, मग त्याच्यापासून काही नुकसान.
मोबाईल समज खूप म्हणजे, आता सध्याच्या काळात तरी ग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायला, आता आपण खूप काय काय माणस अशे कामानिमित्त पण बाहेर जातो लोक किंवा आपल्याला आई आपले आई बाबा किंवा लांब असतात. त्यांची चौकशी करा किंवा कोण बाहेर गेले, ते कधी येणार, काय येणार येईपर्यंत आपल्याला. काळजी असते. ते आपलं बोलणं हो झालं की, आपल्या समाधान वाटत की आहे, व्यक्ती येते आपली ज आहे जवळ आहे. किंवा आपली मुलं सुद्धा शाळेत कुठे गेली, बाहेर तरी असं त्यांना वाटतं करावा कॉल तसच आपल्याला की काय हव नको ते कुठली माहिती सुद्धा आपल्या त्याच्यावर मिळते आता सध्या. आणि छोटे छोटे आपले काही काही असं. काम तरी आपण मोबाईल वापरतो खूप मोबाईलच आहे. हम.
लहान मुलांच कस शाळेत गेले एखाद वळेस मग त्यांना घ्यायला उशीर झाला. पण पटकन त्या ऑटोवाल्याला खूप लावू शकतो तर मग स्कूलमध्ये. काहीरी करू शकतो.
इन कवा म्हण बरोबर आहे कुठे बस अड थांबली की. किंवा ट्रॅफिक लागलं तरी आपल्याला काळजी वाटते. आता मध्ये मध्ये तर ट्रॅफिकच्या मुळे आमच्या शाळेची बस अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास उशिरा यायची. मग लगेच नंबर असी कॉल करतो आणि मोकळतो. करतो ना पण आप वाटत हो.
नाही आहे मोबाईल भरपूर महत्वाचा आहे तसा बघायला गेला तर.
आणि आता कस प्रत्येक शॉपिंग खरेदी करणं हे करणं पण आपण. प्लस बहुतेक मोबाईलवर झालेला आहे हो. हम्म त्याच्या लाइट बिल भरणं आहे काय. काही कामं तर खूपच सोपी झाली लाईट बीट भरला. किंवा काय ऑनलाईन मागवा हो हो वेळ पण खूप वाचतो. कुठलीही कामं सहज अगदी मोबाईलवरर होतात हल्ली. सगळे अँप हल्ली बँकेची कामं सुद्धा मोबाईल वर चालू आहेत. हो त्यांचा ऍप हो प्रत्येक बँक. ते जे ऍप आहे नवीन नवीन त्या ऍपणे आपल्याला सगळं काही माहिती पण मिळते. कुठली स्कीम आली आहे काय आहे बँकेमध्ये कार्यक्रम आहे कुठे का आहे तरी. तेही आपल्या कळतं सहज घर बसल्या कुठे जायची गरज पण नाहीये.
तेच आणि एखाद वेळेस समजा आपल्याला म्हणजे अ एकदम अर्जंट आहे कुठे जावाला जायचं आहे. तर ते तिकीट सुद्धा आपण ऑनलाईन काढू शकतो नाही तर मग बस स्टॉप वर जा तिथं बस. तिकिड हा कधी अवेलेबल नसतच.
किती वाजता. ता आहे का आहे हे ह सुद्धा प्लेस बस समजा ट्रेनही त्याच्यावर सगळं आहे. त्याच ही समजते माहिती की ट्रेन किती वाजताय उशीरा आहे. गाडी कुठल्या स्थानावर आली आहे हे पण समजत सर्व.
आणि आता सध्या ते व्हिडओ कॉल सोशल मीडियाच. चालू आहे म्हणजे आपण जरी सासरी असलो तरी नाही आपल्या आई वडलां. त्याच्या सोबत आप म्हणजे बोलू शकतो आपल्याला अस अस भासत नाही की आपण त्यांच्या.
लांब. आहोत तर होतेच ना बहीण भाऊ ते असं वाटलं कधीतरी भेटतात त्यांनाही असं वाटतं. त्याला व्हिडिओ कॉल करून बोलून घ्यावं. हम्म. जाणं नेहमी शक्य हो शिक्षणासाठी. पण खूप महत्त्वाचं आहे आता सधा ते चालूच आहे ऑन ऑनलाईन. क्लासेस आहेत परत काय शाळेतून नोटीस असेल तरी सुद्धा मोबाईल वर हाली पाठवतात. प्रत्येक शाळे वर्गाचे ग्रुप तयार करून तेही खूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय जसं लहान मुलांसद्धा ते कधी कधी. उपयोगीच ठरते.
हो,
हो,
त्याचबरोबर बघा ना प्रत्येक काम आता ऑनलाईन झाले आहे.
हो हो, अगदी आपण. भाजी जरी मागवली तरी ऑनलाईन.
हम हम. सरकारी योजनांचा आपल्याला म्हणजे सोशल मीडिया द्वारे फायदा आहेच.
हो हो,
त्यानंतर मनोरंजनासाठी आपण गाणी ऐकू शकतो. तो आता बघा ते जुन. जुनं ते काय होतं त्यात ते गाणे लागत होते.
करो. हा हा, ते रेडिओ हे फेम आहे हा हा रेडिओ वर आपण. वापरायच आता कुठेच नाही हो. तेच आता हो आता हली कोणाच्याच घरीही नाही हो. कधीतरी असं मूड ऑफ झाला की असं वाटत की सर काहीतरी असं. आवडती गाणी वगैरे ऐकावी ती सुद्धा आपण सहज बसून. काही काम करता करता ऐकू शकतो दिस ''--'' सज पण त्याचे कशी आता लहान मुलं त्याचा फायदा पण घेत आहेत नाही म्हटलं. तरी सोशल मीडियाचं वगैरे सगळं. आपलं हे पण होतते त्याच्यातून वाईट पण आहे असं नाही बोललं तर. सारखी सारखी काय काय कोण कोण बघ गेम्स डाउनलोड करतात.
तेच तर लहान मुलांना म्हणजे आजकाल जेवायला सुद्धा मोबाईल लागतो.
हो जेवायला लागत लहान मुले काय आत मोठी मुलं पण तशीच. काय काय एवढी ते गेम मध्ये जातात की त्यांना भानच नाही राहा शेजारी कोण. आलेय गेलेय.
तेवढे ते मोबाईल मध्येेत तर त्याच्यानी.
अति वापर झाल्यामुळे.
डोळ्यांवर तान येत डोळ्यांचा त्रास होतो. पर सतत आपण ते बघत रा की परत असं. अजिबात नाही हो आणि त्यांच मेन ब ''--'' तर शाळेतल्या वर्ग. म्हणजे वर्ग सोबतच्या वर्ग तर मुलाच्यावर सुद्धा हेच बोलत असतात काय तू कुठला डा गेम घेतलस. का त्या गेमचा नंबर दे ती गाडी कोणती घेतलीस का गेम मध्ये. मला नंबर पटव हे सगळं चालू असत आणि हे जास्त कधी झालंय.
माहितीये का.
हो आणि लहान मुलांना मोबाईल मधलं खूप कळतं आपल्याला काही काही ऍप. पण घ्यायचे माहिती नाहीत पण त्या मुलांना ते ही समजते. कुठले ऍप वापरतात का आहे. सध्या मुल आणि अ हे. करायच असेल ऑनलाईन काय मागवायचं असेल तेही मुलांना समजत. तसं ते. मोबाईल वगैल तर आपल्यासाठी चांग खूप फायदेशीर पण आहे आणि तसं घातक पण आहे.
श मोबाईल झाल्यामुळे कस होत. आता मोबाईल वर गेम ग्राउंड वगैरे असे खेळताना माहितच नाहीये स सा. त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी
हालचाल पण खूप कमी झालीये. काय काय मुल अशी तब्येत वाढतेय. काय ते दिवसभर मोबाईल. अ जेव तांना सुद्धा लहान मुलांना मोबाईल दाखवाला लागत. हल्ली एक वर्षाच्या मुलापासून मोबाईल बघतात.
हो ना.
गाणं.
फायदा आहे तसं नाहीये. पण मग इतका पण नको.
कितपत वापरा, हा किती वापरायचा? काय वापरायच? हे आपल्यावरच आहे. आपण काय बघायचं काय नाय. की काय काय ला आणि मुलाना कसं एखादी आपण जे काय बघत असतो व्हिडिओ. ते जर चुकून त्यांना दिसले. तरी स ते सुद्धा ते बघत बसतात. कधी कधी मग ते मुलांसाठी वाईट सुद्धा असतंय की ना.
आताचे आईवडील कसं, त्यांना भरपूर म्हणजे, असं काही जॉब वगैरे करत असेल. तर म्हणून नको त्यांना उगच ट्रेस. तर त्याच्यामुळे ते काय करत का त जॉब वरून आले की, मोबाईलना मो मोबा मोबाईल देऊन मुलांना टाईमपास व्हावा. मग ते बस बसता शांत न मोबाईल खेळतात ते मुल.
हो त्यांची कामं पण असतात. त्याच्यामुळे ते म्हणता बसा किंवा त्यांना काय म्हणजे मुलांसोबत बोलायला वेळ नाही. पण ते त्यांना मोबाईल देऊन बसवतात. बसा शांत.
टू टेस्ट.
पण हे एवढं एवढं नाही व्हायला पाहिजे. हे चुकीचंय कारण की आपल्या, मुलांमध्ये ते डोक्यांवर पण त्याचे वाईट परिणाम पण होऊ शकतात. त्याचे ना. हम्म हम्म. ह
आता त्यांना मुलांना इतकं नाही कळत. पण मग पुढे जाऊन त्यांनाच त्रास होतो. त्यांना प्रत्येक म्हणजे गोष्टी मोबाईलची सवय लागून जाते.
सवय लागते. हो दरोज. त्यांना दररोज मोबाईल हातात नाही मिळाला कि, म चिडचिड होते त्या मुलांची पण.
चिडचिड होते. आणि मग त्यांचा मुडे राहात नाही मग. ते व्यवस्थित अभ्यासही करत नाही. आणि केला तरी फक्त करणे म्हणून करता ते.
हो बरोबरे. त्यांना सवय झालेली असलेली की, ते नको
ते ठीके. पण मग पुढे दहावी बारावी आली. तर तो स्टडी म्हणजे त्यांच जर पहिलेच कंप्लीट झाला नसेल.
हा तर काय करणार हो बरोबरे. काही मुलं तसं नुसते दिवसभर अभ्यास, अभ्यासाच्या नावाखाली काही मुलं मोबाईल घेऊन पण बस काही काही पालकांचं लक्ष पण नसत. आणि जॉबला जाणाऱ्या पालकांचा असतच कवा लक्ष. ते काय मोबाईल दिला की मुलं काय करतात. त्यांना काय कळणारे. न
हो ना.
हम्म, पण एके की आपल्याला त्याच्या आपल्याला मोबाईलचा फायदा त अति आहे. सगळ्या गोष्टी आ ल्याला मोबाईलव मिळतायेत. एखाद्या आपल्या मुलांचा अभ्यासाच सुद्धा काही येत नसेल तरी आपल्याला ते मोबाईलवर लगेच. समजत की काय आहे कसं करायचंय हो हो. शिक्षकांनी समजवलं असेल म्हण तरी समजलं तरी आपला आपण वाचून मोबाईल वून शिकून. सांगू शकतो मुलाना कि असं केलेलं हो. आणि सगळे काही म्हणजे एव छोटी छोटी गोष्ट आपल्याला मोबाईलवर मिळ कळतीय. त्याच्यामुळे तो फायदेशीर पण खूप आहे.
नाही आता सध्या ऑनलाईन शिक्षणासाठी. ही मोबाईल फायदेशीरच आहे कारण वेगवेगळ्या परीक्षा बघा स्पर्धा परीक्षा. मुलांना म्हणजे अ. म्हणजे कोणतं शिक्षण घेणं योग्य आहे त्यावर सगळे आपण माहिती घेऊ शकतो हो ना.
हो काय आणि खरं चांगल्या गोष्टी पण खूप मिळत.
तो जीपीएसच्या मतीने आपण त्या ठिकाणी पटकन पोहचू शकतो.
की आपल्याला माहिती नाही म्हटलं आपल्या ते गुगल जावंच लागतं ते त्याच्यातून.
त्याचबरोबर बघा हा. ज्या म्हणजे ज्या लेडीजना घरून जॉब शक्य नसत तर त्या म्हणजे युट्यूब. व अशे अनेक प्रकारचे फ्री मध्ये विविध क्लास असतात. तात तर ते फ्री म करून म्हणजे घरगुती व्यवसाय चालू करू शकतात.
त्या हो हो आणि परत व्यवसायतू त्या म्हणजे आपल्या त्या हे पण करतात. म्हणजे कुठल्याही अ व्यवसायाचं. मार्गदर्शन करू शकतात किंवा आपण केले त्याचं. मार्केटिंग पण करू शकतात मोबाईल थ्रू.
मार्केटिंग बरोबर सर्व शिकायला मिळत. त आहे भरपूर फायदे आहे मोबाईल.
हो, फायदे पण भरपूर आहेत आपण किती विचार केले ते आणि एक आपला सुद्धा आपण तर मोठी आहोत तरी सुद्धा आपल्याला. एक दिवस जरी मोबाईल बघितलं नाही तरी असं वाटत. बघ थोडा वेळ दोन मिनिटं तरी पाच मिनिटं तरी वेळ काढावा असं वाटतं.
हो ना,
ह नाही कधीतरी असं वाटतं ना गंमत म्हणून पण बघावं कधीतरी बघतो आपण नाही असं नाही. ्
आता तर ते मनोरंजनासाठी बघा आपण इनंस्टाग्राम म्हणा फेसबुक. ते जर ओपन केलं तरशेत बारा पटकन वाजता कळत सुद्धा नाही. ते एक एक एक वीडिओ चागत असतात.
हो हो, आणि हल्ली आपल्याला न्यूज पण अशी बाहेर बघण टी व्ही वर लावायला वेळ नसत पण आपण असं. पण मोबाईलवर पण अगदी सहज कधी. बोट फिरवला तर युट्यूबला पण बरेच न्यूज असतात की काय चांगलं आहे काय घडले कुठे. कुठे काय झालंय हे सगळं माहिती मिळतीय. चालेल ताई आपण. ल वेळ खूप झालंय आपण नंतर करूया परत हो छान वाटलं चला हो. थँक्यू बाय मला पण